हॅलो.
हा बोला की.
हा हा कुठुून बोलताय.
अ, मी मिरज वरून.
होय, हा हा हा हा.
असं डायरेक्ट कॉल नाही करायचं हो, मी जर रिसीव्ह केला नाही तर मग तुमचा कॉल फेल झाला असता ना.
होय, मी तुम्हाला मेसेज केला की ओ. तुम्ही विचारला आता मी केलात. मग काय हा म मेसेज केला आणि केला म्हटलं आता तुम्ही ऑनलाईनच आहे.
हा ते दुसरा कॉल चालू होता ना जर मी बघितलं नसतं तर मग
हा, होय, होय, होय झिरोवर गेलं की नाही होत सोडा.
हां तेच की
तुम्ही नवीन आहे काय आधीपासून आहे.
नाही नाही आत्ता जस्ट आत्ता आले मी.
हा मी पण, मी तर इचरलकरंजीत
हा हा जेवन ते
हा आवरलं बघा तुमचा स्वयंपाक वगैरे
स्वयंपाक, झालाय. नाही नाही जेवायचं आहे आ
अ, हा, हा, हा, ह
हम्म.
ह हा मग काय नाही काय करताय तुम्ही?
काय नाही बसलोय बघा तुम्ही काय करताय?
मी पण आहे होमवर्क घ्यालोय बघा मुली तिचा हम्म
ह केवढी आहे मुलगी तुमची?
मुलगी आता पाच वर्षाची आहे
पाच वर्षाची आणि एवढ्या लवकरच शाळेत
हा दोन वर्ष झालं जाते ती हे दुसरं वर्ष होय
एवढं लवकर शाळेत घेतलं
होय नर्सरी आता एल के जी ला आहे.
हा हा हा कुठल्या शाळेत आहे
इथ... अम् म्हणजे ऍक्च्युली आम्ही रेंदाळमध्ये राहतोय
हा हा
हम्म अ स्वामी विवेकानंद
हम् हम हम्
इंग्लिश मेडियम स्कूल हाय तो
हा हा
हा
घरी कोण कोण असतय? मग
हा आमची जॉईंट फॅमिलीच आहे तुमची मुलं वगैरे
नाही नाही मी अनमॅरिड आहे.
अनमॅरीड आहे सॉरी
हम् हम
हम् हम्
बऱ्याच जणांचं होतय कन्फ्युजन माहित
होय होय होतय नाही शक्यतो असं वाटत ना की हाऊस वाईफच इन्वॉल्व्ह आहेत जास्त कसं बाहेर जाऊ शकत नाहीत. फॅमिली इशू परत मुलं लहान असं त्यामुळं मला असं वाटलं
नाही नाही
हां हां
असं काय नाही
हम्म होय मग आणि.... काय शिक्षण वगैरे पूर्ण आहे काय चालू आहे?
नाही चालू बघा अजून....
होय हा हा....
हम्म
डोक बडवून घेतोय आणि मग काय बी कॉम बी आता नऊ सवा नवला. थोड्या वेळात
हम् हम् हम् किती कॉल झाले तुमचे
आता माझे अ आता पाच सहा राहिलेत बघा तुमचे होय...
जे माझे अजून सात राहिल्यात बघा.
सात काय होय हा हा मम्मा पिलो....
आज झालं की झालं त्याचं टेन्शन गेलं मग...
होय सोमवारी कंम्प्लीट करायचं असं कोण तरी म्हणत होत. मला...
होय भरपूर जण म्हणाल्यात सोमवारी कंम्प्लीट करायचा झाल. तरी आ.... झालं की सोमवारी संपत..... त्याला करायला तरी पाहिजे म्हणजे पुढचा टास्क करायला रिकाम....
माझ एक टास्क पेंडिंगलाच आहे. तो होईना झालाय....
होय काय मग ग्रुप वरती मेसेज टाका की...
हा मी टाकलाय तस मॅडम न मेसेज.... ते अवेलेबल झालं की येईल असं म्हणतात. हम्म मग हा दुसरा त्यांनी रिफ्रेश केल्यावर हा दुसरा आला.... कॉलिंग चा....
हम् हम् हम..... मी पण तो कॉलिंग चा फॉर्म भरल्यावरती मग आलाय मला हा कॉल....
होय काय हा हा म्हणजे अजून तुमचं फर्स्ट पेमेंट तेन काय नाहीे ह्याच्यावर....
नाही नाही कायच नाही....
हा हा हा.....
हम्म्.....
माझ तस फर्स्ट पेमेंट झालं सोडा. ऑडिओ चा होता मला ते त्याच्यावर......
हम्म हम्म हम्म आणि काय म्हणताय.
काय नाही बघा निवात पाऊस वगैरे आहे. का.....
पाऊस आहे. की येऊन जाऊन चाललंय....
होय हा हा....
हम्म...
इकडं पण तसंच आहे. वातावरण...
हम्म्म्म.....
मग बी ए. बीकॉम. बीएसी. काय चाललंय काय डिप्लोमा....
हम्म आता बघा माझी एकच मिनिट एकच थांबा जरा......
हा.....
हॅलो.....
हा बोला की.....
हा आता माझी बारावी झाली हा.......
बारावी... झालीय हा हा म्हणजे अजून ये... फायला वगैरे ऍडमिशन....
घर.... चालू आहे बघा ऍडमिशन प्रोसिजर चालू आहे. ह
हो
इंजिनिअरिंगच की हम्म.
हम्म
आणि काय मग.....
काय नाही बघा निवांत इकडं कधी ह्या साईडला येता की नाही.
त्या साईड ला आता कधी असं मोस्ट..
होय. पाहुणे वगैरे कोण नाहीत.
आहेत तसे. त्यांच्याकडे पण अस कार्यक्रम असला तरच नाहीतर मग नाही एवढं.
होय हा हा हा हा.
हम्म हम्म हम्म. एकच मुलगा काय मुलगी आहे मग तुम्हाला?
मुलगी आहे.
हम्म एकच आहे का? हा हा.
हम्म हम्म हम्म हम्म.
तुमचं किती झाले शिक्षण? होय. हम्म हम्म
एस. मिरज मध्ये कुठे राहता?
मिरज मध्ये आता तुम्हाला कसं सांगू.
म्हणजे कुठलं सुभाष नगर ते ना अस थोडंफार असं म्हणजे ओळख. तुमचं आहे.
हा हा
हम्म असं एक आमच्या मॅडम हॉस्पिटलमध्ये.
अस नाही जरा आउट साइड ला आहे त्यामुळ. असं ऍड्रेस सग प्रॉपर काय सांगता येत नाही. हम्म जस्ट असं कॉल वरती कोणतरी विचारलं की नाही. तेवढंच आपलं मिरज म्हणून असं सांगायचं बाकीचं काही एवढं सांगत नाही बसायचं.
होय होय ते तर आहेच सोडा खर नाही आम. आमचा एक मॅडम होत्या हॉस्पिटलच्या तिथं.
हा हा हम्म हम्म हम्म
हम्म म्हटलंय आहेत का बघू या तिथंच.
नाही नाही.
ते काय आपण एवढं इन जनरल नाहीत सोडा.
होय हम्म ते कस असं पर. ब तर वेगळं पडते अस हे कस सगळं म्हणजे ह. डिटेल डिटेल सबमिट होत असतात ना ह्याचे. त्यामुळे जर असं असं इन डिटेल नाही सांगितलच बर असते.
होय होय हम्म.
तुम्ही मला आत्ताच मेसेज केलाय काय?
होय मेसेज करून थोड्या वेळ लगेच फोन केला असं झालं.
नाही नाही म्हणजे हा आपला पहिलाच कॉल आहे सोडा. तुम्ही कधी केलता मला मेसेज? कि मी तुम्हाला केलेला?
नाही नाही दुपारी ही केलेला.
हा काय
मी अ मेसेज केलेला बघा ग्रुप वर कोण अव्लेबल आहे का कॉल साठी बोलण्यासाठी असं काहीतरी मेसेज होता तुमचा.
नाही अवेलेबल नाही मला कोण रिप्लाय देणं झालत काल मग मी वैतागून. टाकलं ग्रुप वरती मेसेज कोन रिस्पॉन्स दे म्हणून.
हा हा असं झालूय मग मी कनी काय केलं. तर मग तुम्हाला पण असं वाटलं मला की कॉलिंग साठी आला असेल म्हणून तुम्हाला पहिला व्हॉइस कॉल केला. मग हाय म्हणून टाकलं मग म्हणलं तुम्ही. ऑफलाइन ऑफलाइन होतो. अ तुम्ही होता ऑफलाईन मग म्हंटलं आता कधी ऑनलाईन येतील तर मेसेज करायचा परत
हम् ते कसं जरा मी दुपारी बाहेर पण गेलेलो त्यामुळे कोणा ॉल रिसीव नाही के मी मग आल्यावरती सगळ्यांना कॉल केलं मग सगळे परत बिी झालेय मग राह दे म्हंटलं आता
होय हा
हम्म
ठीक आहे ठीक आहे ह हम्म शिध्या त्या नहा वाट लोक शिध्या तेवढ्या नाही हा गोळा करून म्हणजे काय नाही जेवण रेग्युलरचच की ह
हम्म हम् हम्
साकरी पालेभाजी काहीतरी
हम्म हम्म हम् रात्रीचे पालेभाजे खाताय तुम्ही
हम्म पोरान आमच्या सपक वगैरे कायतरी चाललं होत
होय होय खरं म्हणल्या वरचंपघच पाहिजे
हो तुमचं काय स्पेशल
स्पेशलच काय ना आमच्यात पण सकाळचं थोडं होत आणि आता जरा काहीतरी भात लावायचा मग झालं हम्म
आच्यात पण सकाळी इडली खाल्लीत पोरं म्हणलं आता कायतरी सोपट न म ज वळीज झाली म हे अ कीक आलो कीचल आलो लगेचच कलसरू आहे की नाही येतो लगेच आई आई दे त्याच ह हा कटकर खालीसल माझ्यासोबत रूम मध्ये बसले ह तोरांचच झाल असते फोन चालू असला की
होय
होल आलूच मोठू पतलू बघवायला चा आलू कर आलू मोठू पतलू बघ जा तोपर्यंत आलो मी हा जा हम् ठीक आहे म